हॅलो
काय करायलीस
काय नाही, निवांत बसली. तुम्ही करालं
कायं नाही, बघ- बसले निवात मी पणं. -
हो . -
चहा काय? आवरल का?
आवरलयं तुमचं चहा -पाणी झालं.
होयं, चहा पाणीं होऊनचं ह आज काय? मगं उपवासं
होयं आजं गुरुवारच्
हां- ह्ं आहेसच नां बरी
हायं- हांय तुम्ही
आहें कीं
हों
जेवणाचं काय मग?
चालू आहे, तुमचं?
थोडं झालंय, थोडं चालू आहे बघ
हा
हं.. आज काय उपवासला खिचडी केलेलीस का?
नाही.. नाही, शाबूचे ट्रायंगल केलेलेत
शाबूचे ट्रॅंगल केलेलेस होय
होय.
ह.. हा, ते खूप छान करतेस गं तू काय कसं करतेस काय?
पहिल्यांदा शाबू हे करून म्हणजे शाबू घ्यायचे मिक्सर लावून बारीक करून घ्यायची आणि मिक्सर ला लावून घेतली कि मग बटाटा उकडून घ्यायचा, मिरची मिक्सर ला लावून घ्यायचं, बटाटा आणि ते बारीक बटाटा पिस करायचा आणि मिरची मिक्सर ला लावून घ्यायची, बारीक केलेली शाबू त्यात बटाटे मिक्स केलेला घालायचा मिरची बारीक केलेली घालायची आणि ते व्यवस्थित मॅश करून पूर्ण गोळा करायचा ते एकत्र
हा, मळून घ्यायचं का पूर्ण ते व्यवस्थित?
पूर्ण व्यवस्थित म्हळून घ्यायचं.
शाबू भिजत घालायची नाही ना?
नाही, मिक्सरला लावून घ्यायची तशीच
हा, शाबू आहे तशी फक्त मिक्सर ला लावून घ्यायची.
हा
बटाटे तरी अंदाजे चार माणसांना करायचे असले तर शाबू अंदाजे किती?
अ पावशेर शाबू आणि बटाटे तीन आणि चार -पाच मिरची
हा.. हा. बटाटे मग उकडून घ्यायचे ते
हा ते मंद ते मळलेलं ते असं गोलं चपट्यां पणं त्यांचे छोटे गोलं करायचं. आणि ते असं मधनं करायचं भांग करूंन हे तेलां तळायचं.
ओके, चालते म्हणजे चपाती करूंन ते त्री कोणी सेफ द्यांयचा की, आपल्यांला कसां पाहिजे तसां?
आपल्यांला कसां पाहिजे तसां करायचां, नाहीं तरं त्रिकोणी सेपं द्यायचां. ट्रॅंग लगतं.
ओके, चालेल म्हणजे कसंही दिलां तरी चालेल, पणं ते लाटतांना चपांती सारखं लाटायचं.
हां चपांती सारखं लाटायचं.
हां.. हां.
मंग ते मंद आचेवर ते तळायचं, म्हणजे आंतपर्यंत व्यवस्थित ते तळते.
हां.. हां. शालो फ्रायं करायचं की, पूर्ण तेलांत डीप होईपर्यंत तळायचं कायं?
हं.
शालो फ्रायं करायचं कां, तेलांत असं म्हणजे पूर्ण बुडेपर्यंत तळूंन घ्यायचं कायं?
पूर्ण बुडे पर्यतं तळूंन घ्यायचं.
पूर्ण तेलांत बुडलं पाहिजे कां ते?
होयं.
हम्मं बरं बरं चालते तेचं म्हंटलेय पर्वा तुम्हीं छांन केले होते मी आलेले तुमच्यां गांवी तेव्हां.
हां.
म्हणूंन म्हटलं विचारूंन तरी बघूंया रेसिपी कसं कायं. हां मंग आणि कायं चाललंय?
कायं नाहीं निवांत तुमचं कायं चालूं आहे?
कायं नाहीं निवांत मी पणं आंता जेवणांला घातले आहे. म्हणूंन म्हंटले बघूंया तरी विचारूंन. गरमीचं कायं मगं कसं वातांवरण कसं आहे गांवी?
आंता ईकडे वातांवरण ढगांळ झाले आहे तंं.
हां होयं गर्मी इतकी वाढली. कि गर्मी खूंप आहे पणं आमच्यां ईकडे पणं ढगांळचं वातांवरण चालूं आहे बघां.
हां हां ईकडे पणं ढगांळचं वातांवरण आहे दुपारंपासून.
हां हां पणं गर्मी ढगांळ वातांवरण असलं तरी सुद्धां गर्मी खूंप चालूं आहे.
होयं.
हम्मं हम्मं.
हम्मं
अं शबूं हे होतं. नाहीं नां तेलांत सोडल्यांनंतर फुटते वगैरें असं कांहीं होतं नाहीं नां.
नाहीं नाहीं फक्तं ते पूर्ण बारीक करूंन ते व्यवस्थित. मॅश करूंन ते मळायचं म्हणजे फुटतं नाहीं ते मंदा आचेवर तळायचं.
हां हां म्हणजे शाबूंची पूर्ण रव्यांसारखी पेस्टं झालीं पाहिजे.
हां रव्यांसारखी पेस्टं झाली पाहिजे.
हम्मं बरं बरं.
हां.
हा चालते की मग, करून बघ ते आणि सांगते तुम्हाला रेसिपी. ओके चालते की करते. बर, आम्ही आलो गावी कधीतरी तरी त करून घाला द्या आम्हाला.
चालते करूया की, तुम्हाला आणि शिकवते डब्बल.
चालतेय शिकवा कि मग.
हां बर बर.
बर बर, आहे सा ना व्यवस्थित. होय. मी पण आहे बघा व्यवस्थित.
हा हा.
हा बाकी मग काय नी निवांत.
निवांत आता काय करायचं? तुमचं पण निवांत.
होय निवांतच. जेवण चाललंय थोडंफार.
ह,
म्हणून म्हंटले बघूया तरी तुम्ही काय करालाय. म्हणून कॉल केला. तेयचा आज गुरुवार उपवास सकाळी च वाटते की तुम्हाला कॉल करावे आणि ते शाबूचं काय करताय ते विचारावं? पण सकाळी कामातून वेळच मिळाला नाही हो मला.
हा करशीला का नाही मग तकाळीत सांगितल्या वगैरे रेसिपी.
नाही वेळच मिळाला नाही म्हणून म्हंटलं मग शाबूचीच खिचडी करूया. आणि खाल्ली मग सक सकाळपासून कॉल करायचा करायचा आता केला. म्हणून म्हटलं वि विचारूया तरी तुम्हाला ती कशी रेशिपी रेसिपी तयार करताय काय?
ह ह,
हा ह, काय मग निवांत आणि काय चाललंय आता?
काय नाही आता निवांतच आता.
हा हा, रानातली कामे अजून काय चालू झाली.